हॅलो
हम्म बोल ना.
येतोय ना आवाज?
हो ग येतय.
हा तेच
हो
काय चालू आहे?
काहीच नाही झालं का तु नाही ग करायचं आता. तुझं झालं?
नाही माझं बाकी आहे.
हो का.
स्वयंपाक झाला आता आता करू थोड्या वेळाने जेवण.
हो आमचा स्वयंपाकच बाकी आहे.
हो तुला बनवाव लागते नाही का.
हो ते कॉलेज मुश्ि री झाला तर कंटा नाही येतय आता.
हो तरी टायमिंग काय आहे कॉलेजचा.
कॉलचा टाइम तस अकरा ते पाच आहे.
हां हां.
पण म्हणजे आज ऍडमिशन वगैरे चालू आहेते ना आ टाईम झाला म्हणजे पाच सहा वाजले होते असं याला. हम्म आणि ते कॉलेज खूप दूर आहे ग.
हो ते पण आहे.
असं वाटतं की कोणत्या दुसऱ गावाला चाल आहे एखाे
तिकडून नयलावर कंटाळा पण येते मग.
हो.
असं वाटते सगळं आईत भेटून जावाव.
हो.
आल्या आल्या जेवायला.
हो. एके तर व क हम्म . एकदा भांडे वगैरे राहिली रात्रीची.
अरे बापरे!
मा ते भांडे घासून स्वयंपाक ते कंटा येत आता.
हो मग आता दुसरे भांडे नसतील ना.
ह तर माझ एवढे भांडे कुठून असणार आहे.
हो ना लिमिटे लिमिटेड भांडे.
हो.
घरी घरी असल्यावर काढता येते एखादी दोन गंज वेगळे.
हो.
इथं घरची कमतरता महसूस होते नाही का.
हम्म खास मम्मीच्या हातात जेवणाच.
हा तेवढ्यासाठी मम्मी पाहिजे जेवणासाठी.
हम् जोनास तू पाठवा.
हा म्हणजे आल्या आल्या कसं जेवण भेटते सगळं पद्धशीर राहते.
हो ना ना आपण कुठून जरी आला तरी म्हणजे अ नसलं तरी मम्मी लगेच बनवून देते. हे करू का ते करू का असं विचारते.
हा आणि आपण घरी यायच आधीच बनलेला असते काही ना काही.
हो.
किंवा आपली पोरगी आहे ते मामा बनून ठेवावं.
हो ना बचारी उठे कोणीती.
हो थकून येते कॉलेज मध्ये काय करते तिचं तिला माहीत.
हम्. हम
आपलं कॉलेजमधली मज्जा असं लेक्चर चालू काहीच समजत नाही समोर काय चालू आहे.
हो ना आणि सेकंड इयर म तार बा त्याच्या हातच्या तथच घातला होता.
हो सगळं सेकंड इयर आपण त्या हाचीीट प्रि आहे ना आपण. हो बापा. काय नाही दोन लेक्चर करायचे आणि तिथं बसायचं.
हो.
बणा आणि घरी पाच वाजता याच घरच्याना वाटायच बाप्पा किती शिकून आलं लेकरू.
हो ना कॉलेज.
हा पण मस्त दिवस होते.
हम्म मस्त ते सेकंड इयर मस्त केेलं आपलं.
हा फर्स्ट इयर तरी कोरोनातच गेलं ना ग फर्स्ट इयर.
हो ते सेकंड इयर फायनल इयर मस्त गेल. हम कसं वाटलं झालं पण एवढ्या लवकर कॉलेज.
हो ना आपण सेकंड इयर पासूनच जर जास्त घोळाळ मिळायला लागलो ना.
हो.
आणि नंतर काय फायनल इयरच म्हणून जरा वाटलं की झालं पण कॉलेज.
हो फर्स्ट इयर मध्ये तर आपली ओळख होती कोणाची मी तर फर्स्ट इयर ला आलीच ना.
हो मला आ तर फर्स्ट इयर ला ओळख नव्हती कोणाची. मी आणि ती फक्त दोघी तिघी जणी राहायचो.
हो.
मग बाकीचे तर मास्कच लावून होत ना.
हो तेव्हा एकदा मास मास चेहरेही नव्हते.
हऊ ना फस्ट इयर ला त. पूर्ण मास्कच होत सेकंड इयर ला कुठे मास्क निघालं.
हो.
तेव्हा पोरी म्हनत तू मास्क काढून दाखव. कोण पाह दे कशी दिसत मास् कोणता कोण. काय करता मास्क काढवून.
हम्म पण मस्त जरी अ हम्म.
आता वाटतेय डबल कराव म्हणून पण आता टाईम नाही कोणाजवळच.
हो आ आता नाही ते दिवस.
हा आणि शाळेतले तर वेगळेच होते मला.
हो तेिथे वेगळे दडहावी पर्यंत.
हा.
तेव्हा मग दावेदस्तनी असं वाटायचं आपण ज बाहेर गाऊन गेलो कॉलेजची लाईफ खूप वेगळी असते. का त्यापेक्षा दहा पट शाळेचीच लाईफ चांगली असते.
दहावी तर असं वाटायचं की आपण कधी मोठे होतो आणि कधी बाहेर जातो.
हम्म म्हणजे आपण दुसऱ्याकडे पा ना कॉलेजची लाईफ फोन येत. आपल्या म्हणजे मोबाईल भेटते.
हा पण ते शाळेत होत तोपर्यंत ठीक आहे नंतर. तर असं विचित्र लाईक होते की बस.
हा ना.
ह काय.
दहावीपर्यंत चांगलं आहे.
हा दहावी पर्यंत चांगलं आहे मग तर कठीण कााम आहे.
हम्म.
बारावी पर्यंत पण ठीक आहे.
हो बाराज पर्यंत ठीक आहे.
नंतर हे बॅक लॉक लागतात ना मुंग कळती.
हो माझ्या तर या कॉलेजमध्ये हम्म. माझी या कॉलेजमध्येध्ये सगळे लअर दिसत एऐकायच्या मला एवढी खुशी वहिली. म्हटलं या तीन वर्ष त्ही कधीच नाही पाहिले.
हो ना ते हार्ड पण होत ना ग जास्तच.
हम्म हम् ते हारत तर आप प्रॉपर क्लास वगैरे नून त्याचे व्यवस्थित म्हणू.
नाय. आणि तर बारावी नंतर आपण ते लगेच घेतलं तर आपल्याला काही लिंक वगैरे काहीच नव्हती.
हो ना प्रोग्राम वगैरे ते आपल्या सगळ डोक्याच्या बाहेरच
मग काय तर
हम्म हॅश टॅग अन इनक्लूडन हे हम्म.
नाही कधी.
हो.
असं वाटत होत विचित्र दुनियातच आणून ठेवलं का आपल्याला.
ह ना. तस नवीन नवीनच सब्जक्ट. का कधी कोणाला सांगित ते हिमा हे कोणता? त्याच्या वन सी प्लस प्लस.
हो कोणता सब्जेक्ट टाय.
हम्म.
अशे असे पण सब्जेक्ट असतात का. मग हे येते का मग हे. तिथ तुम्हाला मग हेच्यात काय असते बा आम्हालाच माहित तुम्हाला काय सांगू.
हव ना.
आणि एक तर अस तर लई भारी होते आपले.
हो आलोकस
शिकवणारे.
तिथ शिकवय जास्त स्वतःचच सांगायचं जास्त
स्वतःचाच मोठेपणा.
हम्म.
ते गोटे गोटेला पण आहेत वाटते गोटे कॉलेजला.
हो बहुतेक आहेत ते माझ्या रूमच मला रोजच दिस रूम समोरून जातात.
हो का?
इकडेच घर आहे वाटे त्यांचं.
असल बाई.
हो.
मी रेल्सवर बघितलं होतं गोटी कॉलेजची रील होती आलेली.
तुला हो का हम् हम्
म्हणून मला वाटलं की बा अरे हे सर इकड काय करायला म्हटलं ते त्यांची ट्रिप वगैरे गेली होती.
होते होते प्रोग्रामची पण टाकली होती हे ना.
हो प्रोग्रामची पण हा हा हा तीच मी पण तीच पाहिली.
हो.
म्हटलं बरंय इकडचं कॉलेज सोडलं क काय.
हो आणि ते दुसरे पण एक सर होते त्यांच्यासोबत.
काम तेन बा ते नाही बघितले मी.
होते होते काय आपल्याला ते कायतरी
मला मला पहिले वाटलं आपल्या कॉलेजचा आहे का एवढा मोठा माहोल म्हटलं.
हो तेच तर मलाही वाटलं तेच पहिले.
हा ना मग मई म्हणून मी एकदम असं हो काय म्हणतात त्याला कॉन्सन्ट्रेशन न पाहिलं तर ते दुसरंच कॉलेज दिसलं.
हो
म्हंटल जाऊ दे बाबा म्हटलं, आपलं कॉलेज नाही म्हटलं हे
हो ना
एवढी मस्ती आपल्या कॉलेजमध्ये नाही होत म्हणलं दुसरंच कॉलेज असल
कुठं आपल्यासत डान्स तर नाही करू द्यायची, ते आवाज नाही वाढू द्यायची, काहीच नाही
काहीच नाही शांततेत मस्त असं चुपचाप न बसा.
हो.
जस काय काही आहे कोणी मेलं केल्या समोर
हो ना.
शांत बसायचं मुकाट्यान ते पाहायचं समोरच आणि चाल जायचं.
हो.
एवढ स्ट्रिक्ट हायेत ते.
आपल्याचच स्ट्रिक करायची हे ते, बी एसी वगैरे वाल्यांना, बी कॉम वाल्यांना, खूप हे होतं
हा ते सर लोकांवर डिपेंडेंट हाय.
हो. ना आपलं ते मापारी पहिलेच
व्हय, मंग काय तर
हम्म
तिकडचे दुसरे बीकॉम वाले सर वगैरे ते नॉर्मल होते म्हणून ते करू देत होते.
हो ना त्यांच्या डीप्पही जायचे माहितेय
हो ट्रीपही जायच त्यांच आपलीच जायची नाही फक्त
हम्म
आपण तर ठरवलं होत वाटतं, जायचं संभाजीनगरला वगैरे पण ते झालं नाही.
हो ठरवलं होत वाटतंय
असोसिएशन नंतर
हो हो म्हणत होते ना?
हा
हम्म
जाऊ द्या तिकडं, नाही झालं ते नाही झालं, म्हण आम्ही साधं शेगावला पण नाही गेलो
हो, आपुणही किती ठरवलं होतं पण आपुणही नाही गेलो कुठं
हा ना
ग्लास रमन ईकडून तिकडून
हो
हम्म
ते ठरवलं की कधी नाही होत.
ते टाईम वर एकदम प्लॅन बनलं ना की मंग होते वग. जरा इकडे जाऊ, तिकडे जाऊ, होतच नाय.
नाई
हं
आणि आता त कसंस नाही होतं, आता त सगळे विचित्र विचित्रकडं गेले.
हो, तेस त अता वेगवेगळीकडे गेले आता काहीस ना.
आता साधं भेटायचं म्हणलं तरी पण एक डेट नाही ठरत.
तेस तर आता तर लग्न ही झाली अर्ध्याचे.
हां मंग काय तर, पोरींचे लग्न झाले, पोरं जॉब करायले काही.
हो
आता ईनमीन तीन चार पोरगी राहिल्या, त्याचं बी होतंय आता पुढच्या वर्षी म्हणा.
हो ना, आता पुढच्या वर्षी सगळ्यांचं होते, मला असं वाटते.
अं हं, मग आपापले नवरे घेऊन या.
हो
आपआपल्या हसबंड सोबत भेटा आता, हसबंडन येऊ दिलं तर ठीक ए.
त्याचं मन.
त हसबंड नई येऊ दिलं त ठीके?
हां ना.
नाहीत काही खरं नाही.
हो
बरं चल, ठेऊ का म?
ठीक